हा बो
हा रेंज आहे का आता फुल?
हा रे मला बाहेरच बसलोय रेंज हाय सोड कुठ
हा हा मी पण बाहेरच हुतो.
फायजी रेंज फायजी आहे माझं फोनला कारण व्हीआय च कार्ड आहे ना माझं.
हं हं. आमच म्हणजे एरिटेलचा आहे काय प्रॉब्लेम नाही खर तरी पण म्हणजे आपण अलर्ट असल्याल बरं.
हम्म. आता कुठं बसलीस मग तुलाच रेंज नसेल बहुतेक त्यामुळ कॉल कट झाला.
नाही मला फुल्ल रेंज हाय की.
नाही मला इथ रेंज कारण आता काल पासन मी का काल तरी दोघांच्या संघ बोललो तिथ हिज्यात बसून बोललेलो.
हा.
फुल आहे मला. खुलीत बसून मी बोललेलो रेंज फुल आहे.
हाय व्य. हं हं.
हम्म. वार वातावरण बघितलं तर कसं झालं गार एकदम.
काल कडक ऊन होतं.
ऊन पडलेलं उन्हात नांगरी वडताना आणि अ कोळपा वड पण जीव घायला यायच पाळी आज वातावरण गार झालंय पाऊस पाड
काम चालू असेल म्हणजे टोकन देणं, कोळपायला तेन अस
नाही नाही टोकन नाही आमच्यात आता दोन वर्ष झाले कणी टोक टोकणीचा त्रास होतोय म्हणून कणी एक टोकणी टोकनल्यावर कस टोकनल्यापासून ते भात कापपर्यंत ती काम चालू बंदच नाही. एकसारखं चालूच म्हणजे टोकणा म ते सुुकून उगवून आलं की कोळपा, घातीचं कोळपा, मग चिकल कोळपा मग चार भांगलनी मग ते नाही जिथं भात नाही तिथं बॅडायचं चालूच. राहनीच कसं एकदा तरव लावलं परत च पोल केला तरव लावून आलं एकदा हात जराला मोठं झालं हात फिरून आलं की परत इकडं कापायला जायचं ग तसं कोोकणी ज नाही चालूते तर आपणी तर सारखरीत जाऊन बसावेत असते हे भांगलं राणी ते म्हणायच सारखं भांगलायचं हे करायचं
होक
त्यामुळे आता दोन वर्ष झालं सगळं रव चुकणी बंद केले आ त्या सगळ्या रवण्यात य हम्म होरमाय काय
बोरं आहेतच ना खेळाल्या जडप क आलोय तिथंच
ह ह ह कमप्ली कमप्लीट करते हे आणि हे जे टाकायचा मॅश टाकायचा हच्याेव ग्रुप वर मेसेज टाकायचा कॉल साठी पण फ्री आहे का म्हणायच मग ते मेसेज टाकतात एकमेकाला मी फ्री आहे मी तुम्हाला कॉल करू पसो ह करयची
तुम्ही कुणाकुणाला केलेलं
मला ते मी म्हणजे गरुकुर् ा लोक टक मग म टा फोन फ्रेंड वर टाकला मग ते मेसेज टाकलं जळ तिघांच एक मॅडम आहे पुण्याची आणि तिला तिच्यास एक दोन कॉल राहिले माझा अनेक सर य हे पुण्यातच येते पण त्यांच्यास राहिलाय म्हणजे त्यांच्या सं पाच पाच कॉलता माझं पूर्ण होत त्यास तीन कॉल दो त्याच सरासनी त्या मॅडम असं मी दोन लावलं की पाच पाच कॉल माझ पूर्ण होत मग ते काल लावलेलं मग ते हे जमी टाकलेलं पोन फ्रेंड ववर हे टाकलेलं मेसेज टाकलेला कॉल सा कोण फ्री आहे का आणि खाली माझा नंबर टाकलेला मग तिने मला हे दिल म्हे आपल्या वर व्हॉट्सअप मध्येी हे टाकलेलं मी फ्री आहे ते मला कॉल करू काय हे कधी करूया कधी बोलूया असं तिने हे टाकलेलं मेसेज टाकलेला मग तर मग ते कालपसन काल थोडं केलं आणि परवा थोडं गलं दोन दिवसात मी हे केलंू परवा नाही परवा एकच केला काल दिवसभरात मग पूर्ण केलं ते कॉल आता आता दुपारी मा अस नाही ते सर अस नाही ते मॅडम असणे आता बेळ नसतोय ते मग संध्या चार चार पुढं करतो राहिले चार चार पुुढं करणार आणि आता दोघ तीनघां मेसेज आल्या कॉल साठी म्हणजे कॉल करू का आता तुम्हाला वेळ आहे का असं ते मेसेज आलं
ग्रुप वर टाकायं मग ते हे करतात कुणाच कॉल शिल्लक रा आहेय गुरुपूर मशी टाकायचा ग कुणाच कॉल शिल्लक राहिलात का नाही हे करायचं ती पण मेसेज टाकते मला करा हे करा म्हणूनच टाकायचं कोण फ्री आहे फ्री आहे का म्हणायचं कॉल साठी कोण फ्रेंडच्या म हे करतात मेसेज टाकतात सहा
तर हो का हा
ह ते आत्ता करायलाच मग ते आता तुला मी सांगा लागलो मेसेज तू ते मेसेज टाकला अस का फोन फ्रेंडच्या ग्रुपला ऍड आहेच नाव्हे तू
हा
त्या ग्रुप वर मेसेज टाक की हे करा मी कॉल साठी कोण फ्री आहे का मग आपला पर्सनल व्हॉट्सअपला मेसेज टाकतात मी फ्री आहे मी कॉल करू काय तुम्हाला असं मेसेज टाकतात ग हेला चेेतनग
ह ते हेच कर ती कॉल तीस कॉल कमप्लीट करायच हो ते
ते सहा जनासनी केलंस कणी पाच पाच कॉल तीस कॉल कंप्लिट होत्यात गं ते
हा हा
पाच पाच एका व्यक्तीला पाच वेळा कॉल लावाय चालतो कुठंय माहीत नाही
मं आता तसच करायचं
हम् चालतय पाच पाच कॉल करायचा आता पाच जणीसनी माझ्या संग पाच झालेत की नाही तुझं आणि कुणाला तरी पाच करायचं असं कुणा कुणाला तरी पाचं पाच करून संपून टाकायचं दोन तीन दिवसात मग ते टास्क फोन अ फ्रेंड चं टास्क कम्प्लीट झालं की दुसरं काहीतरी पाठवतात ग म आणि मला वहिनी तेच म्हणली तुला अक्षर लोक अक्षर ट्रानझॅक्शनच बघत बघत फोन अ फ्रेंड्चं कम्प्लीट करा आणि त्यात कसं झालं ट्रान्झॅक्शनच मला लगेच च आलं हे झाल्यानंतर आणि फोन अ फ्रेंड यायलाच नाही किती वेळ मी ह्याच्यावर ल हिच्यावर ग्रुप वर मेसेज टाकला मला फोन अ फ्रेंडचा टास्कच याय नाही फोन अ फ्रेंडचा टास्कच याय नाही मग मॅडमांनी बघून बघून परवा त्याची लिंक हे पाठवली मग ते मी ओपन केलं आणि मग ते परवाशीपासून मी कॉल चालू केले आतापर्यंत मला यायलाच यायच नव्हतं ते मग वहिणी पण त्या हे केलं वाटत साक्षी मॅडमास्नी आणि स्वप्नील सरास्नी सांगितलं की फोन अ फ्रेंडचा टास्क यायला नाही म्हणून
वहिनी नी लिंक पाठवलेली मला त्या लिंक वर मी ओपन केल्यानंतर ते लगेच मला टास्क आला
आला काय
हम्म
मी म्हणजे अजून ते टास्क कला काय प्रयत्न केलाच नाही फक्त होय
ओडिओच लिहायला ओडिओच लिहाय नाहीस तू
नाही म्हणजे मी चालूच कराय नाही अजून
काय म्हणजे ते कार्या अँप मध्येच कि ते टास्क फोन अ फ्रेंड चं आलाय तसच ते टास्क ट्रानझॅक्शनचं येत्यात
हम् हम म्हणजे मी म्हणजे ते म्हणजे आ प्रयत्नच केला नाही फक्त मी हा फ्रेंडचाच कॉल फत त चालू आहे माझा
कुठ नाहितं खालती अस कुठं ठेवल्यात मला माहीत भांगलंय वाटतं बांदव नाही तुला नव्ह तिकडं म्हणालोय ते तेच की ट्रानझॅक्शनच ते आता बघ ते ओपन करून बग आणि ल्याय चालू कर ते पण चांगलं आहे ओ संध्याकाळचं संध्याकाळचं जरी पोरं झोपलेल्या वेळेत संध्याकाळी नऊ दहा नऊ वाजल्यापासनं एक साडेदहा अकरा पर्यंत दोन तीनशे दोन तीनशे जरी कंप्लिट केलीस तरी चालतंय
चालतंय की म तसं करायचं
आणि काय त्यात काय नाही गं ओडिओ येत्यात डायरेक्ट ओळी ओळी तयार होऊन येते त्या एकांधा शब्द चुकीचा असतोय पूर्ण ओडीओ चुकीच असतोय तो व्यवस्थित ऐकायचा बारीक आवाज लावून ऐकला जरी ब्लूटूथ किंवा कॉड घालून ऐकलंस तरी चालतंय ते ऐकायचं आणि हे करायचं आणि चुकीचा असला की ते पूर्ण खोडयचं आणि नवीन लिहायचा आणि ते जर बरोबर असलं आणि एकंद्रा शब्द जर चुकला असला तर ते शब्द लिहायचा आणि पुढं पाठवायचा अस करायचं ओडिओच हच्या फोन अ फ्रेंड पेक्षा ओडिओचं भारी हाय ते एकांद्र मं एक एक तर पूर्ण चुकीचं येत्यात एक एक तर पूर्ण सगळं बरोबर य एक एक कन्नड येतात असं असतं ते पूर्ण व्यवस्थित ऐकूनच लिहायला लागतय.
हा हा-
हम् चांगलय कि मग ते ते पण ट्रानझॅक्शनचा टास्क कंमप्लीट झाला ते रेकॉर्डच येणार मग ते वहिणीला रेकॉर्डचं बी आले वहिणी ते बी करतेया. आता ते मी काल त्या मॅडमाच्या सोबत बोलवतो बघ त्या मॅडम हे आहेता बघ. महानगरपालिकेत शिक्षक हायता. तेरी सुद्धा ह्या कार्या ॲप वर काम करत्याता आणं त्या फोन अ फ्रेंड हे करत्यात मग बघ म्हणजे कायतरी हे असल्याशिवाय अस कोणी करत असणार काय सांग मग झ पालिकेत आता शिक्षक असले पगार थोडाय? आणि पुण्याला तरी सुद्धा त्या मॅडम हे करत्याता काम करत्याता ते सर पण ते त्यांच पुण्यातुन कुठल्या कंपनीत कामाला ते पण असं म्हणतात ते बघत बघत हे चांगलं आहे म्हणून हे मी करतोय असं मला म्हणलं
हम्म हम्
म्हणून म्हणाले कर चांगलय काम
मग तें म्हणजे म्हणजे त्या कार्या ॲप वरनच घेतलंय काय तुम्ही?
हे कुठलं? तेज्यावरच येतंय की ट्रानझॅशन आधी मला ट्रान्झॅक्शन आलंय आणि मग आता फोन फ्रेड आलंय कार्या ॲप च हो द दुनी पण ते त्याच्यावुणचं आलंय ग ते
हो म्हणजे मग काय पाहिजे नय '-
आता उद्या जाणार आहेस ना तु अदुकडं
हो अदु करते धनू नं मला अकाउंट म्हणजे ओपन करून दिल
हा बघ माझ्याविषयी जास्त अदूला माहितीय आहे आदुचा आता चार पाच हजार रुपये चार पाच हजार झाला ट्रान्झॅक्शनच हे तिला विचार आणि उद्या गेलीस की आदूची गाठ घे आणि तिला विचार काय?
सगळं करून.
हा तेच मग ट्रान्झॅक्शनच पण तिलाच विचार मला फोन फ्रेंडचा टास्क आला म्हणायचा ट्रान्झॅक्शनचा का यायना विचार म्हणजे तिथंच तिथनचं वहिला जरी फोन लावला आणि विचा चालतय म ट्रानझॅशनचं पण संध्या संध्याचं पोरं झोपली की तास तासर दोन दोन तास तरी केलं तरी चालतय का दिवस भर फोन नसतोय म्हणतीयास
दिवसभर म्हणजे कस माझ्या मोबाईलवर बॅलेंन्स मारून चालत नाही.
अ तेच की फोन तुझा नाही काय?
हाय. तर बॅलेंन्स का मारत नाही माहिते. हा दुपारचा शाळेतनं आला की ते कसं? हम् मोबाईलच देत नाही आणि म्हणजे काय खाइत नाही काय नाही नुसता मोबाईल घेऊन बसतो. त मग कसं वेगळं आपल्यालाच कसं वेगळं वाटत ना हे जेवत नाय.
मग आता काय कर तुझं तुझं फोनवर बॅलेंन्स मारून हे करायचं आणि त्याला म्हणायचं कनाय आपण हेच बंद करून ठेवायचं. सीमच बंद करून ठेवायचं हे. एरोप्लेन मोडवर ठेवायचा आणि म्हणायच रेंज नाही हे नाही म्हणायचं नाही करा तुझ्या फोनवरून बॅलेंन्स मार पोरं दुपार बारंक झोपलं आणि थोरला खेळायला गेला दोन दोन वाजून जरी जरी हे काम केलं, तरी चालतंय चांगलंय.
माझ्या आमच्याशी त्यांसनी लेय काय होते
मग काय ते आपण एरोप्लेन वर करून ठेवायचा.
हा मी कधी तर मागितला तर मला पण तोच आयडिया देतोय तो.
करून ठेवतोय.
तर सगळं समजते मोबाईल मधले, काय समजत नाही असं नाही, स्टेटस लावाय आता त
झालाय कॉल, थांब मी कट करतो, आणि इकडण लावतो.